हॅलो हॅलो हॅलो येतोय का आवाज हॅलो? हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो येतोय का ताई आवाज हॅलो? हॅलो हॅलो हा येतोय ना आवाज हो हा येतोय येतोय ताई. हा बोला नमस्कार ताई. हॅलो हॅलो ताई तुम्ही नेटवर्कमध्ये नाहीये का? हॅलो. हॅलो.
हॅलो
हॅलो
हॅलो आवाज येतोय का?
हो हो नेटवर्क मध्ये बसा तुम्ही नेटवर्क नाही तुमच्याकडे वाटत. हो मी पण नेटवर्कमध्येच बसलेली हे.
हो पाऊस चालू का तुमच्याकडे? हॅलो
हो हो येतोय मला आवाज येतोय ताई बोला ना.
हो पाऊस चालूय का तुमच्याकडे?
हो चालू होता आता जरा स्टॉप आहे. थांबलंय आता थोडंसं नाही तर चालू होतं सकाळ पास चालूच होता, हो तुमच्याकडे चालू आहे का पाऊस?
हो आमच्याकडे चालू आहे ना कंटीन्यू पाऊस चालू आहे.
हो का तुम्हाला आवडतो का पाऊस वगैरे कसं वाटतं पावसाळ्यामध्ये?
एकदम मजा येते असती एकदम पावसात म्हटलं तर. गरमागरम भजी चहा वाव एकच नंबर.
हो पावसाळ्यामध्ये फिरण्याची मजाच काय वेगळी असते म्हणजे आपल्या महाराष च्या मध्ये ना पावसाळा म्हणजे एक निसर्गाच म्हणजे सौंदर्य खुलून टाक. तेव्हा असं पावसाळा असतो आपल्याकडे, जे आपल्या महाराष्ट्रामध्ये तरी हम्म. तुम्ही फियला जात असलं ना कुठे त
नाव वगैरे नका घेऊ इथं कुणाचे वगैरे आज काही बोलू नखा हम्म हम्म, आ जातो ना फिरायला जातो ना आम्ही. फॅमिली सोबत जातो आम्ही काढतोच एक दोन टूर असतातच आमचे.
हो हो हो नाही आपल्या इकडे तरी इगतपुरी, लोणावळा, महाबळेश्वर. वगैरे अशा ठिकाणी खूप छान म्हणजे भारी वातावरण असत नाही का? गेलाय का तुम्ही कधी इगतपुरीला वगैरे?
हा मी असं इकडे तिकडं जाते भरपूर स्पॉटला वगैरे भरपूर प्लॉटला जाते वगैरे म असे फिरायला वगैरे मग लोनचं वगैरे करता की नाही तुम्ही?
अ कसलं म्हटला? हो हो करतो ना करतो ना हो मग बलवताना हो मग माझं तर फेवरेट आहे आवडतं. लोणचं घाला.
हो का घराचं काही खात असतील मग लोणचं वगैरे
हो नाही खाता ना मग ज्यांना आवडतं ते खाता. हो आणि पावसाळा वगैरे चालू झाल का ह चालूच होन जातं ते कैऱ्या वगैरे. वगैरे ते बनवायचे लोणचे वगैरे नाही का? छान असतं म्हणजे क तोंडी लावण्यासाठी खिचडी सोबत. हो.. हो.. आणि मला तर आवडतं पावसाळ्यामध्ये आता लोणचा वगैरे मसाला लोणचा मसाला वगैरे वापरूनच बनवतो. काही जास्त प्रोसेस नसते त्याची काय?. आपण हो गोड तिखट पण बनवते दोन प्रकारची बनवते तिखट आणि गोड दोन्ही पण. दोन्ही पण आवडतं मुलांना गोड, आंबट आवडतं ना हा मुलांसाठी. हो आपल्याला कसं तिखट वगैरे आवडत आणि सुरवात मला जास्त करून जेव्हा आपण बनवतो ना तेव्हा ते कच्च पक्क असतं नाही का? तेव्हाच ते छान वाटतं मला आवडतं खायला रा आपल्याच्या अगोदर. सेस अस मुरलेलं नसतं तेव्हा हा त्याचीच प्रोसेस खूप छान असते छान लागते असं हम्म आणि पावसाळ्यात तुम्ही धबधबे वगैरे बघितले असतील ना?
हो मग जातो ना आम्ही ट्रेकिंगला वगैरे पण जातो मैत्रिणी मैत्रिणी सगळ हो.
मैत्रिणी वगैरे ह छान वाटतं पावसाळ्यामध्ये खूप छान वातावरण आता ते जास इथं पाऊस पडतोय आता सध्या. पण मेन प्रॉब्लेम पावसाळ्यात प कपडे सुकण्याचच. हो कपडे सुकण्याचाच प्रॉब्लेम असतो. त सगळ्यात ब हा घरात. त्यात सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे कपडे सुकवणे वगैरे ते. इकडची कपडे तिकडं तरी हो तरी कपडे सुकत नाही हो मी नाही का मी तर गॅलत टाकून नंतर रूम म दोऱ्या बांधून ठेवलेलं आहे त्याच्यावरती मग सुकवते असं आणि पण मग तरी छान वाटतं, म्हणजे प्रत्येक आपला सीझन पावसाळा झालं, उन्हाळा झाला. प्रत ते त्याच्या त्याच्या सीझनानुसार. ते छान वेगवेगळ्या गोष्टी असतात नाही का? आता पावसाळ्यात म्हटल्यानंतर फिरण येत किंवा मग पाऊस पडायला लागला का घरात लगेच म्हणतात भजेतळ वगैरे नाही का? न्यूडल्स बनव खाणाचे पदार्थ. तर मजा राहती चहा बरोबर आणि चहा जास्त पिला जातो मग त्यावेेळेस नाही का? ह..
लागत ना आपल्याला की सगं गरम पाहिजे पाहिजे.
अच्छा. गरम पाहिजे हो जेवण पण गरम, सगळं पण गरम, छान ह पण पावसाळ्यात मेन गोष्ट. म्हणजे काळजी पण खूप घ्यावा लागती खाण्यापिण्याची नाही का? म्हणजे बाहेरचं खाण आपल्याला टाळावंच लागतं जास्त पाणी ह पाणी अशुद्ध असतं हो पाणी पण गरम उकळून करून प्यावं लागतं आपल्याला. असं म्हणजे भरपूर काळजी घेणं पण महत्त्वाचं आहे.
तस नाही पावसा तरी नाही खाऊ ते पाणी खूप खराब असतं पाणीपुरीचा.
कसे वापरता काय वगैरे आपल्याला माहित नसतं ना.
पण जीभ आपलीच जेवढी चटोरी असते ना आपल्याबरोबर. पावसाळ्यात काय खावं हे, आपोआप कळत नाही का. वडापाव म्हटलं, कचोरी म्हटलं
पण बाहेर जरी गेलं ना पण म पावसाळ्यात चिकचिक वगैरे ते पण एक प्रकार असतं नाही का जेवढी मा जास्त तेवढं, आपल्याला किळस वान पण वाट ते नाही का, बाहेरच खायला वगैरे जायला हं. म खूप होता हो. तेच ना पाऊसाता काय म्हणजे आपल्याला पाहिजे तेवढा पडायला पाहिजे पण कधी-कधी जास्त पण पडतो. म शेतकऱ्यांचं पण नुकसान होऊन जातं पावसाळ्यात असं होऊन जाता आता पाऊस नव्हता पाऊस नव्हतं आता लागलं पडायला नाही का. आता जेव्हा जास्त होईल ना तेव्हा परत शेतकरी किंवा आपण पण म्हणू आपण पण म्हणू
अगे त्यांना क
मग नुकसान पण होतं ना. मग नुकसान पण असतं म्हणजे, आपल्याला प्रमाणात पाऊस लागतो. प्रमाणात पाऊस लागतो, आपल्याला असे ये.
नी म
हो हो. मग केली ना गेलेत. पूजेला वगैरे आमच्या इथं, जवळच ये हो पूजा वगैरे. हो एक-एक सण आता आता काय पाऊसा लागल्यानंतर आता त हे असतं पावसाळ्यामध्ये आपल्याला नाही काय म्हणतात त्याला ते पुऱ्या वगैरे तळता, गोड पुऱ्या वट पौर्णिमा हा. आता पावसाळ्यात आता ते, आपण काय म्हणतो आखाड तळणं म्हणतं आखाड्याचा महिना. ते नाही का, आता पाऊस.
आषाढी म्हणता असं, करतात काय आषाढ.
आषाढी हं. आखाडा आषाढी दोन्ही पण बोलतो. हो त्याच्यामध्ये गोडपूरी तळतो बघा आपण. अ ते मसवं माहरा, साती आसरामाता वगैरे त्यांना नैवेद्य दाखवत. हो तो मेन नैवेद्य असतं म्हणजे सगळ्याच जण कर करता ना हो नाही छान असत ते पण गोडपुड्या खीर वगैरे मेथीची भाजी ते वगैरे. आमच्याकडे पण खूप म्हणजे, त्याला पण गर्दी हो नंतर रक्षाबंधन एक एक स सणातच मग, हळू हळू हळूहळू तेच्यानंतर मग दिवाळी. हो मग जाते ना आपला तर मेन आपल्याला तेव्हा सुट्टया भेटतं नाही का मुलांना. म्हणजे दिवाळी रक्षाबंधन हे आणि रक्षाबंधन जास्त नाही एक दोन दिवसच तापण नाही का दोन-चार दिवस फक्त. हा तेवढ्या दिवस असतात फक्त दिवाळी आणि उन्हाळा.
बाहेरच
नाही का हो नाही माझं पण अस त ना काम पण मग माझं कसं वर्क फ्रॉम होम आहे त्याच्यामुळं होऊन जातं सुट्टयांचा मॅनेज. करू शकतो आपण असंय. हो टेलिकॉलिंगचा करते मी वर्क फ्रॉम होमच असतं हो. त्याच्यामुळे बाहेर जायची गरज नाही पडत. घरात बसूनच आपलं छोटे मुलं आहे आपल्याला सभाळून ते करायचं हो. मला काय दोन एक मुलगा मुलगी ये, मोठा आता सहावीला ये. छोटी तीन वर्षाची ये. असं हम्म हो तेे ती पावसाळ्याचच जे पावसाळ्यामध्येच आपल्याला
हो जातो ना पावसाळ्यामध्ये, आता ही छोटी तेच्यामुळे जास्त ने बाहेर कारण कसं असतं. छोट्या मुलांना पावसामुळे जास्त इंजेक्शन. भिजल्यानंतर वगैरे त्याच्यामुळे काळजी घेतलेली बरी
बरोबर
सर्दी खोकला पटकन कॅप्चर होतं मुलांना लहान मुलांना त्याच्यामुळे थोडं शांतच. नाही तर आम्ही फिरायला जायचो ना आपलं घोटीगतपुरी तिकडे जास्त करून डॅम वरती वगैरे. असं धबधबे बघायला वगैरे. केलेला आहे म्हणजे जातो आम्ही असं छान वाटतं पावसाळ्यामध्ये फिरायला.
हा ते बरं म्हणजे मुलांना पण थोडसं हे होऊ जात ना.
मुलांना पण थोडं चेंज आणि हिरवा हिरवा असतं ना बाहेर खूप न वात नाही का उन्हाळ्यात तस कस म्हणजे एकदम बकास वाटतं तस पास ळ म नाही वाटत सर्व ठिकाणी हिरवेगार वातावरण वगैरे छान वाटतं. आणि शिवाय थंडी वाचते ना मग आपण हा हो डेंगूची हो मग त्याची पण खूप काळजी घ्या लाग नाही तर मे काम आहे आपलं सवढ वाईट ह हानिकारक पण असत हो मग त्याचा त्रास होतं नाही का मग तर मग मच्छर पण असतं ना पावसाळयात मच्छर. पण होत जास्त काळजी नाही घेतली तर मग पाणी कुठं कुठं आपण साचून नाही ठेवायचे हो. पाणी पण साठवायचे ते वगैरे असं ठिकठिकाणी बघून घ्यायचं चेक करायचं गॅलरीज वगैरे असं नाहीका. असं आणि झाडं पण किती फ्रेश वाटतात पावसाळ्यामध्ये नाही का हिरवे हिरवी. सर्व ठिकाणी मस्त पान फुललेले असत हो माझ्याकडे जास तर नाही ऊन येत नाही त्याच्यामु काय आपल्याला फक्त तुळस आहे एक दोन शोपीचे झाड आहे. बाकी जास्त नाही काय गर्दी केलेली अस कारण मच्छरमुळेच मच्छर जास्त हो फ्लॅट्समध्ये ना त्याच्यामु आणि कसं हो हो ना मग ते मच्छरमु मग जास्त नेमेत आधी खूप होते. पण मच्छर काढून टाकले म ते छान असत हो लावायच मला मनी प्लांट हो तो पण छान आहे कुठून तरी तो काय म्हणता चोरून आणला तर लाव होतो ना ला लावला जातो असं काहीतरी आहे ना.
मनी प्लांटचं का नाही असं काही नसतं. फक्त बांबूचा असा म्हत की गिफ्ट दिलेलं चांगलं असतं बा कोणी दिलेलं असे ना आपला गिफ्ट ते चांगलं असतं स्वतःहून नाही घ्यायचं आपण हा.
स्वतःहून नाही घ्यायचं हो ते हॅपी मॅन झालं किंवा बांबूचं झाड झाणू घीप पाहिजे आपल्याला दिलं कोणतरी.
बरोबर बरोबर
हो
कोण नाही ठीकयच आपण स्वत घन घ जायचं मग काय करणार
हो मग आता कोणी दिला मला दिलेलं होतं पण माझ खराब झालं ना तर बांबूचं झाड तरी पाणी वगैरे चालू होतं टाकायचं स्वच्छ धरायची तर मग होऊन जायचं.
त्यादिवशी लावून उपयोग नसतो तुम्ही त्याची व्यवस्थित निघा राखणं त्यांचं सगळं करणं ते खूप महत्त्वाचं अस
चालेल मग ताई ठीक आहे थँक्यू हा बोलून छान वाटलं थँक्यू.
हो हो ठीके हो